हा हॅलो
हो हो हळू हळू
ह हॅलो
ह टसका लागला काय जेवत जेवत
तेच की आता जे होत होत तेव्हा ठसका ब हा बोल
हळू जेव
नाही रे आरामातच जेव तू काय तर आमण बोलाल तू बाबा विसरलो मी
अ कोण कोण येत काय तर सांगा अे बद्दल बोलत ना हा तू म्ह तू सांगाल तर पोरं कायतरी येणार आहे नाही तू म्हणाला तर पोरे नाही म्हणला कुठली सोळा पोरं
पुरा आल्यात रे बीएससी च पुरी आल्यात
हा मग टोटल किती जण तीस जण पाहिजे म्हणालता
हा तीस जण त्याला टोटल पाहिजे गव्हर्नमेंट साठी हा ज तीस टोटल झाली मग त्यानंतर जे पण येईल त्याला गव्हर्नमेंट ही स्कीम भेटणार नाही असं म्हटलेले
मग आता सोल काय वीस असं एवढं झालंत काय तर
असस व
अपडाऊन हा बीएससीची पोरी आली तर एकवढ तर
हा भरपूरच आलेत तु मग
हा भरपूर पोरी आल्यात आम्ही चारच आहे काय
ते ना आपण बघाल तो बघ तवा्हा जन ज सांगितला असता न कॉलेज आल्यावर सहा प करण्यापेजे तुम्ही थोडं करा ते म्हणला सहच म्हणला लास्टपर्यंत थांबा पाहिजे म्हणला
मी एवढं जनला एवढं जण आम्ही लागल असलो असतो
नाही तिथे लागल असतो मी आपण सुरुवातीला म्हटलेलं तिथं ह्याच्यावर काम आहे म्हटलं लाव पर
हम्म
हां म आपून सगळं नको म्हणलो नाहीत एक नंबर झाला असत सग कळ घण
आम्ही पण ते तिथं सुमीित विचारलेलं र तिथं सरांना मग सर असं सांगितलेलं मग आम्ही गेलो नाही तर गेलो नसल असतो
हा
नाही तर आम्ही कुठन तर हे काय म्हणत
ऑनलाईन
नुसता हे बघणार होतो सर्टिफिकेट
हट बघिड व
तुम्ही तर आता करायला नव चांगलं करायलाय तुम्
त त्या कुठलीही कंपनी काय
विटास केंटिया काहीतर कंपनी आहे प्रायव्ट लिमिटेड सर्च करकी येत गूगल म देत हा वटा व आय टी आहे
एक सेकंड अस नाही सम काल कुठे गुगलवाल्यांची आहे
नाही नाही गुगलवाल्यांच नाही गुगल वर सर्च कर येते म्हटल रे
गुगल सोर सर्च करूय असं
हा
मता घरात न कराला आहे ना तू
हा घरातनच करायला ऑनलाईन
ब स केतन पाटीलला सांगितलं का आणि स्टायपंटीन का हाय बोललाय काय
नाही साप नाही नाही फ्रीि आहे फ्रीिया फ्री हां
क
तेच व आहे आहे
विए यटीए
वी आय टी ए
हा विटा
हम्म यस यस
स सी हा
सी इ एन इ एन एस टी इ एन टीआय ए
एस सी इ एन टी आय ए कंपनी प्रायवट लिमिटेड
नाही तेवढच कंपनी तेवढंच टाक कंपनी पुढं काय टाक
आली की आले की इंडिया हेल्थ अँड वेलनेस कंपनी
हम्म
एकोणीस ला स्टार्ट झाल्या
ते कुठलं स्पॅनिश कंपनी आहे म्हणा कुठ तर स्पनिश कंपनी आहे कुठ ल
हा बिजनेस भारी बाारी झाले कि म्हणज
तेच कीे अरे का कसा विषय मा तू लिंकड येनवर आहेस काय
हे
मग त्यावरन तिला सापडले असं कंपनी रे मग त्यावरन इंटरव्ह्यू दिलाय क्लिअर झालाय
मेंटूला असं काय विचारले
आता काय माहत नवीन कंपनी बघितल्या नाहीस का अजून जेवढ एवढ जुनी कंपनी नाहीत रे याम्
तेचकी एकोणीसशे
कसं त्याला नॉलेज आहे रे त्याबद्दल त्यांना
औषधी कंपनी आहे कुठली तर
हम्म हम्म त्यान कसं हे केल्याय येते ना त्या म्हणत आम्ही आता पहिल्यांदा करावलं त्या एक इंटर्नशिप पण झाले इंटरव्ह्यू लय क दिलाय ते ना इंटरव्ह्यू पण दिलाय परत काय म्हणतात डिबेट कॉम्पिटिशन असते ऍप्टिट्यूड काय काय असतं त्यान सगळं केलंय रे एकदा मग त्याला एक्सपिरियन्स आहे मग काय बोलायचं तिथं त्याला कळते ना
अ मला भावनेक पाठवलाला इंटरेस्ट शि कुठलं हे होत बघ कंपनीच कुठल्या भावा पाठवला त्याने भर म्हणलाय ते भरायच
हम्म म्हण कस इंटर्नशिप भेटणार आहे
इंटर्नशिप नव म्हणजे त्यासाठी जॉब साठी हा इंटर्नशिप जॉब साठी रे
हा हा
म्हणजे मला पाटोला भर म्हणलं नाही काहीच नाही कराय अून
तेच किती करायला पाहिजे रे आपल्याला आता थोड दिवसात थोड दिवसात पेपर आहे म्हंटल्यावर पुढच्या महिन्यातच का
घ आपण तू पाक खटब नाहीसक नाही
हा
आपण कडे पण गेलो
आपल्याला भरा येणारे
होय तर यामध्ये आपण भरले कुठं आपण ते रेजुम टाकवले कुठं अ
हा ते भराई ना ते मी कराल तो तिथं काही ऑप्शन दाखव ना तसं
का
कायम नाहीत आता बघूया काय होते कीर्तन सरांना विचारू एकदा काय
हा सर सर आम्ही असं रजिस्टर केलं या पुढची प्रोसेस काय ब तर भावाला विचार तुम्ही भावानं भरला
अंत एक नाही सरांनाच सांगूया रे कि नुसत रेजिस्टर करायच आहे क तिथे पुढं पण काय काय करायचंय आम्ही आपल्याला ून रेजिस्टर केलोय पुढं काय प्रोसेस आहे काय असं सरांना विचारूया
रजिस्टर केलं मग तिथं आलं माहिती आहे काय तुम्ही अप्ला करा म्हण अनेक जालं प लास्टला मट मगज लास्ट अप्लाय केल्या म तथ सांगालते की तुम्हाला काय काय काय काय पाहिजे म्हणून
नाहीरे ते जीमेल वर आलत रे मेसेज नुसता
ते लिंक होती बघ हा हा
ह काय
ह
कसं झालं माहिित आहे रेजिस्टर केल आपण कॉग्रॅच्युलेशन आलं रेजिस्टर झालं तुमचंता सक्सेसफुल हा
हा
मग त्यानंतर प प फॉर्म ते ऍप होत कुठलं तर नेक्स्ट आहेच त्या व रिट करा घ्या असं काय तर सांगत होता ते असंच सांगत होता तन काय त पुढं अप्लाय करायसाठी काय प्रोसेस नव्हती हम्
बा
सरांना विचाराय पाहिजे आपल्याला ते बघू काय होते आता मी सकाळी क करायलतो सुरतच ते हे करया पूर्वे किती तर रिजेक्ट झालेत ग दोन काय तीन रिजेक्ट झाल्या त्याला पण टास्क आत कणाल पत हा सूरच दोन तीन रिजेक्टच झालेत लगेच ति कुणाल सोबत
कोणा सांग कोणा सांग कोणाला आणि पत कुठलं आल्लं तेच कुणाल ना वर्गातला
हा आहे की त्याला त्याच्याकडे आहेाय अजून काही माहत नाही आताच सप्ला नाही रे अजून पोन फ्रेड हाट तेझगडा
हायवे
काय नव्हतं काय माहत नाही एवढं मला होतं काय नव्हतं माहीत नाही त्याने फोन केला नुसता त्याला कुणालला टास्क होत का नाही माहित नाही कुणाला फोन केला तन हम्म
हा बरे कुठे ना तर लेख आपला आता बघ्यात तिने म्हणल्यात आपो क करून घ्या त्यानंतर आल्या तुम्हाला लगेच ट्रानपन टास्
हा आणि हे फोन फनचे पैसे पण लगेच येत रे ते चांगला आहे जरा हे चांगलं आहे जर आहे क नाही हम्म ते आता आपल्याला काय म्हणते आठ दिवशी पडल्यात का प्रो सेशन ला
ह माझ्या भावाच्या अकाउंटला आहे ना म भाऊ पण माझा करतोय रे म्हणजे या अकाउंटला आहे नाही अडीचशे रुपये पडलेत मग आता या माझ्याकडून किती पडत काम आहेत बघाय तो आता केक झाल्याशिय पडत नाहीत ना
हा ते तर आहे आता आपण चालू केलोय
आता आपण झाले गेले म्हणल्यावर माझ मी दोन खेळतो त्यातलं तीन रद्द झालं म्हणजे तीन कॉल लागाय नाही झालं पाच
ह हा हा
हा काय आणि आता तोला एक लावल तो पण झाला नाही
तो चार मिनिट झाला बी होते कायत चार काय सहा मिनिट झाले हा सातवा, माझं तर आत्ता एकच झालया. हम्म, तो चार मिनटं काय तर काउंट चार काय ह पहिला
हा च्या, नाही एकशे हा दोनशे काय ते सेकंद दाखवालत ते नव्ह मी केलेलं आता
हा... ते चार मिनटं काय तर दाखवालतं आप
पण वायाच गेला रे, म्हणजे माझ किती सात मधलं चार वाया गेल्यात फक्त दोनच झाल्यात.
खरं चांगलं हे आहे की आपल्याला कि मी पण फोन केलो की तुला पण तेवढेच पैसे भेटते मला पण तेवढ पैसे भेटते ते हे एक चांगलं आहे बघ आपल्याला
पैसे भेटत नाही
मझ
तुला शंभर मिळलं आता मी कॉल केल तर मला शंभर मिळणार. ते पूर्ण बाराच्या बारा मिनिटं इफेक्टिव्ह पीज पडले तर
हा
कळलं का नाही तुला ऐंशी रुपये मला शंभर रुपय अशे मिळतेयात इफेक्टि पी पडले तर म्हणजे वाय ब, ब, बोलायच नाही कामचं बोलायच, महत्वाच बोलायचं
हम्म, हम्
आपण जेव्हा वायफळ बोलतो तेन जरासद्धा मिळत नाही आता मी माझा भाऊ बोलालता व्हणी, तवा तेन पंधरा मिनिट ब बोलला का, बारा मिनटं बोलला आणि काय अस वायफळ बोललता रे, मग तेच फक्त किती तीन काय चार मिनटं काउंट झालं बघ, तीन तीन मिनटं काउंट झालं बघ.
होय?
बाकीच नऊ मिनिटं गेलं मग तीन मिनिटं तर किती येणार हाईत, आ, लई येत नाहीत
तेच की येतच नाय, काय नाही वीस रुपये काय केवड तर येत्यात.
हा वीस रुपये, मग थोडं कमी क काय कराय त्यापेक्षा इफिक्टिव्ह बोलाय पाहिजे कि मग बारा मिनटां मध्ये कमी सहा मिनिटं तर... तेनी घ्याय पाहिजेत.
बोलाय पाहिजे हा, ते तर हाय आपण किती पण बारा मिनिटं लग... हे तेच का आपण किती पण बारा मिनिट बोलल कनी बारा मिनिट सात मिनिटापेक्षा अजूनपर्यंत आपण कुठलंही काउंट झालं नाहीत
सात मिनटं कुठलं, माया भावाचं किती झालं माहित आहे काय? माझ, पाच मिनिट झालं भावाच्या माझ्या पाच मिनट.
अरे आपलं झालत, सात पॉईंट आपलं साडेसात मिनिटं झालतं, की आपला शेवट एकच झालंय आपलं आपल्यात सगळ्यात हायस्ट तोच हाय... साडेसात मिनिटं.
हम्म, तेच म्हणालोय इफेक्ट बोलो कणी त्येनी घेत्यात.
हम्म घेत्यात, आता कसं त्येनी काय कराल्यात काय कळना का आपण आता बघ कि एक- एक मिनिट बोललो... एक- एक सेकंड बोललो आपण, एक पण जरा पॉज नाही ह्या फोन मध्ये हा.
आता नंतर न बघायचं केल्यावर... केवढं मिनटं
त्येनी... हा इफेटिव्ह किती होतंय. तिने काय म्हणते, तुम्ही कंटिन्यू बोला असा विषय नाही, तुम्ही म इम्फॉर्मेशनचं बोला, असं वायफळ बोलू नका.
असं हाय व्हय?
हा... इन्फॉर्मेशनचं बोला तुम्ही... असं वायफळ बोलू नका जेवलो, खाल्लो, पिलो. असलं नको, असलं इफेक्टच होत नाहीत. ते मग मग आपलं किरकोळ बील झालं.
ह ते मला माहित नव्हतं रे आता आपण.